ह
हा, बोला.
बोला, झालं का काम?
नाही नाही, बसं, चालू आहे.
हा, काय.
हम्म.
काही कीर्तन जात असता काय? काही तुमच्या इकडे भजन बिजन होत असतील?
आहेत म्हणा, पण मी तर काही जात नाही.
नाही जे काही भजन बिजन लिहिल नाहीत का तुमच्यापशी मग?
नाही, आहेत मी लिहिलेले.
हम्म.
हा, लिहीलेले आहेत, पण मग बस ते आता पण नेहमी म्हणत नाही की ने, त्याचे पाठांतर वगैरे काही होत नाही. आणि ते कसं नेहमी म्हणणारे ज ते पाठांतर होत राहते.
एकादशीले कधी म्हणत असाल ना.
हा, तसं मग कसं न की नाही मग किंवा आता चला असं कोणीतरी म्हणत आहे किंवा भजनाचा आवाज आला. किंवा आता ते नवरात्रा वगैरे बसलेलं असते, समजा तिथं बाया म्हणतात. मग ते तेव्हा आठवते की, आपल्याजवळ ही आहे बा, आपण म्हणा. मग असं घरातल्या घरातच कामं करता करता म्हणा, मग आपण थोडस असं काहीतरी. पण मग ते कसं आपण जे लिहिलेलं.
एकाय कसा आले, एकायकाची आठवण येते.
हा, नाही ते आठवत नाही ना मग, आपल्याला आपण काही लिहिलेलं आहे म्हणून ते नेहमी नेहमी जर आपण वाचत असलो, आपण नेहमी म्ह ल आता का कस जुन्या बायांना कसं, येल, लिहिलं, वाचल नाहीेये. पण मग त्या बायाचं कसं आहे लिहिता, वाचता येत नाही, पण मग ते नेहमी भजना जातात ना ते बाया, तर ते म्हणता म्हण त्याची एकदम सवय होऊन गेलेली असते, मग ती आणि ते एकदा त्यांनी ऐकलं की बस त्यांच्या एकदम लक्षात राहते आणि त्या नेहमी म्हणत राहिल्या तर मग त्या म्हणतातही मग तेच बरोबर.
हा प्रत्येक एकादशीले भजन असते ना त्याईच प्रत
हा प्रत्येक एकादशीला असते ते.
हम्म पंधरा दिवसातून, महिन्यातून दोन एखकादशी येतात. पंधरा दिवसातून त्याच्या तोंडात तेच नाव रायतात.
तेच नाव रायतात त्याच्या. आपण जात नाही त आता कुण आपल्याले काही आठवत ही नाही. ते आणि म्हणता येत नाही म, आणि
गन गन गन चालूच रायते.
चालूच राहाते. आणि त्यांना नवीन नवीन शिकण्याची ओढही असते. ओढही असते नवीन नवीन शिकण्याची कि बा आपण हे आज शिकलंच पाहिजे. हे म्हटलं म्हणजे ते कसं शाळेत मुलांना कसं शिकायची ओढ असते कि बा सरांनी काही नवीन सांगितलं कि बा आपण हे ऐकलं पाहिजे, शिकलं पाहिजे.
ते कसं आहे एकापेक्षा एक गाण म्हणतात ना, तिनं चांगलं म्हटलं ते तीच्यापेक्षा चांगलं म्हणते ते ती
हा हा हा हा नाही पण आवाजही, आवाजही खूप मस्त असत एक सारखा आवाज येते आणि एक सारख्या आवाजात मस्त म्हणतात ही चांगलं ते मस्त ऐकायलाही खूप चांगलं वाटते ते. आता हे कसं
तशी तरी झोपे ते पण भज नात गेले की झोप, भूक कुठे जाते पता ही लागत नाही. जशी झोप हारपूनच जाते.
हा आपण करू न एकादशीला आता भजन मोठ्या एकादशीला, आता आहे ना शनिवारची एकादस
हव करू ना.
करू आपणही मग, आता आपल्या जवळ आहे त आपण म्हणू पाहून म्हणू आपण. नाही बिनपाहू येत त आपल्याले
हा खरच आम्ही लिहिलेले आहेत ना काही मोबाईल मधलेच आहेत. लिहेल तसे तर काही येत नाही. आपण कुठे काही जात नाही. मोबाईलमधे असत. जे पाहिजे ते गाणी येतात.
हा हा.
लिहून ठेवेल आहेत करायचं.
हा ह.
आता पंढरपुरात तर नीरा विठ्ठल नावाचाच गजर
गजर आहे. ह हा हा विठ्ठलाच्या नावाचा विठ्ठलाच्या नावाचाच गजर आहे
ज्याच्या त्याच्या तोंडात आता विठ्ठलाचच नाव आहे एकादस येईपर्यंत न एकादस होईपर्यंत. मग श्रावण महिना मग भोलेनाथ
मग श्रावण महिना. एका एक एका, एका महिन्याला एका, एका देवाला आवाज द्यायचा त्याच आवाहन करायचं ह एका एका देवाची भक्ती करायची बस. मग गणपती महाराज बस तात. मग दुर्गा देेवी येते.
हा.
मग चालूच आहेत एक, एक, एक, एक सण आपले
पण गमती पण त्या काळात. समजा त्या याच्यात गमती पण त्या महिन्यात
आता जर पाहिलं तर की आता हे पाणी पडलं तेव्हापासूनच वातावरण एकदम चांगलं होऊन जाते. प्रसन्न वाटते एकदम! म्हणजे कसं थंड वातावरण होते
आपण खरंच बरे हे सण गिणं लावले मस्त खरंच सगळं चांगलं वाटते.
चांगलं वाटते आता कसं हे शेतकऱ्याची पेरणी वगैरे होते, तेव्हापासून मग सगळ शेतात हिरवळ येते, पहाड वगैरे हिरवे झालेले असतात पाण्यानं, नंतर नदीला आलेला पाणी आलेलं असते, आणि मग त्याच्यामुळे कस सगळं वातावरण एकदम रम्यं झालेलं असते म्हणजे कुठेही जा मस्त एकदम चांगलं गमते कुठे गेलं की, थांबा वाटते कुठतरी, थोडंसं बसा वाटते, आणि आपल्याला जे गाणे येतात, ते म्हणाही वाटतात मग आपल्याले हम्म त्यानुसारच मग आता हे ऋतू आहेत, ऋतू आहे तर तसेच ते मग सण ही आहेत. सण आहेत तर, मग आपल्याला ते सणावारानुसार आपण चालतोय मग तसं
नांगपंचमी, नांगपंचमी झाली की मग,
हरतालिका तीज आली की मग स्त्रियांचा सण येतोय हरतालिका जिंथली असते किती उत्सव असतो. तो मोठा प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक स्त्री नटून-थटून तो उत्सव साजरा करते. प्रत्येक झाडाची पानं, प्रत्येक झाडाचे फूल किती जमा करायचं
हा वावरात गेल्या बाया कि, ह्याची पानं घेऊ देन त्याची पाना घेऊ दे, सगळ्या वनस्पती, सगळ्या वनस्पती जमा करून महादेवाले वायाच्या
हा जी वनस्पती त्या रोज उत्पन्न झाली ती सगळी आणायची, कंदमुळं खाऊन राहायचं, किती म्हणजे तो उपवास एक ते
जसं व्रत पार्वतीने गेलं तसं करतात बाया,
तसं करतात हा... काय म्हणून म्हटलं तो एक उत्सवच आहे ना एक समजा.
हां. पण आता पहिले हे आहे ना नांगपंचमी, नांगपंचमी झाले की, रक्षाबंधन..
हां...
रक्षाबंधन झाल्यावर मंग गणपतीनं हे, भुलाबाई बसतात.
हो, हो...
भुलाबाईचे गाणे मग जे लागले की बाया, पोरी सुरू होऊन जात
हा तोही उत्सव एक महिनाभर चालतो ना मग.
हो एक महिनाभर पोरी ची गाणी,
हा.. एक महिनाभर बस दिवसभर, रात्रभर त्याच त्या गाणं म्हणतात ना व दिवसा उठल्या कि त्याच रात्री कधी-कधी झोपी ते तेेच गाणे असतात चालू.
पयाली गा गुंजा वई देवा, देवा शहा देवा
झोपीतही असतात चालू, झोपीतही चालू् असतात गाणी, माझी मुलगी तर झोपतही बस ना म्हणते कितीे वेळा मी म्हण ते बई त्या भाऊला बोल दडत असतील, त्या म्हणत असतील की या बाईले काय धंदा आहे की नाही काय झोपू देणा आम्हांला थोडा वेळ. आता गाणीचं म्हणताय टायमचं, आवाज दिल्यासारखं बस रात्रभर चालूच असते काही ना काही, काही ना काही, बडबड तिची.
हू.. ह..
ह अशी बडबड करत राहते मी,
पण खरंच कसं, काढेल असन बरं हे कोण? कोणं लावलं असनं हे अशा प्र प्रथा कोण लावल्या असतील?.
काय माहित आता ते, कुठून ईचा-कुठे ईचा जन्म झाला, कुठं ईची उत्पत्ती झाली. आणि कशा त्या साकार झाल्या,
बरं झाल्या तर झाल्या पण त्याची परंपरा अजून चालूही आहे आपणही करून राहिलो आपल्याले भी हरी घेऊन राहिला
आपण करतो पण आपले आपले लेकरं त्याची हे करतातस ना अजून समजा त्याच तरी त्याचा अर्थ माहीत नाही महत्त्व माहीत नाही तरी करतात किंवा आपली आई आपले वडील आपली आजी आजोबा आपले करत होते आपल्याला हे करावच लागते
ह तेलई हरीक वाटे त्याच्यात
हा अशाानुसार चालू आहेेत अस ते सगळे हम्म सगळे जण करतान हा सगळंच करताना
गोकुळ अष्टमीचा सण गोकुळ अष्टमी लयच खतरनाक होते
हा हा दहीहंडीचा सण दहीहंडी फोडायची ते किती वरं एका वर एक एका वर एक ऊंचं किती बरं त्याची प्रॅक्टिस वगैरे करत असतील ते
हा प्रॅक्टिस चालूच असते त्याची
शहरात किती उंचीवर बांधलेल्या असतात ते बाप
हो ते उंचीच तर लयच हे आहे
मग जेवढी जास्त उंची तेवढी जास्त त्याची मेहनत राहते राहतेच ना आणि एकमेकांच्या अंगावर कधी पडतात कधी कोणाचा हात मुडते तर कधी काय होते होते ना त्यात काही घड नाही पण घडतात घडत नाही म्हणून
त्यातलं गिफ्ट काही पुरते त्याईले हात जर मुडलं तर
हम नाही की नाही किती बरोबर व्यवस्थित नाही म्हणजे त्याच्यावर पैसे वगैरे जास्त असतात म्हणा शहरातले लोक ठेऊ जाते जास्त पैसासाठी पण मग कसं आहे आता आज आपल्या शेजारीला शेजारी रायली शेवटी हे अवयव ते अवयव शरीराचे एकदा हा मूळतूड झाल्यावर का परत जुडते का
नाही
हम शेवटी शरीरात दुखापतच होते ना मग ते
हो पण बाई ते कसे करतात काय माहित त्याच तेले माहित
हम
खरंच एका वर एक एका वर एक अन आला रे आला आणि गोविंदा आला
कृष्णाने दहीहंडी फोडली अस तर केवढे उंचावरत नशिनच
हो ना याईन तर काही लावले लोकहीने गरज
आपण हे पाहिलं ना कृष्णाचा समजा आपण त्याची जन्मकथा वगैरे पाहत आपण अ त्याच्यामध्ये पण हा दहीहंडी म्हणजे घरात जसं आपलं हे लटकवलेलं असते वर मटक तस घरातलं हा तसं घरातलं समजा तेच फोडते की समजा एकमेकाच्या बाजून एक जण त्याच्या खाली झोपते त्याच्या पाठीवर त बरं वरजा पोराची उंची जास्तीत जास्त
हम
आपल्या स्टूल वर चडून समजा आपण मटकी फोडतो बस एवढीच उंची असते त्याची हे तर बस किती उंच असते बाबा बाबा
हे तर लयच असते किती फूट अशीन ते दहा दहा वीस फूट जास्त
जास्त हं जास्त असेल अजून
नय
हम किती वाजते काय माहित रोज असतो यंद
हा त्याचा अंदाज नाही किती असते काय माहित ते पण एवढं उंचावर पण बरोबर नाही ना बाकीचे झेलणारे तयार असतात पण
हं नाही घरदी खूप असते आजूबाजूूला गर्दी खूप असते ना, आजूबाजून सुद्धा.
हा आजूबाजूची गर्दी काही पळू नाही देत तेईले. आला रे आला. गोविंदा आला म्हटलं की, सारे लोक बाहेर.
हा.. हा.. हा.
हम्म. तेल मजा येत, पण पोर ईले. तो एक पोरयेचा सण झाला.
हा उत्साह वाटे नाही आता. मुली पण आहेत ना त्याच्यामध्ये दहीहंडी फोडायला.
हो, आता मुली काही माग राहत नाहीत ना. त्या म्हणतात आम्ही हम्म. आम्ही हे करून दाखवतोस.
हम, मुली पण आहेत आता त्यामध्ये सादर झालेल्या. मुलं मुली सगळेच करतात ना ते आता.
हम्.. हम्.
हम्म.
आन प्रॅक्टिस तेच्या चालूच राहत आसतीन आधीच.
हा.. हा.
कोणत्याही गोष्टीची, प्रॅक्टिस केली तर बरं राहते.
हा. हम्.
आणखी काय मग?
आणखी काय आता हेच, घरची कामं करायची.
हा.
बस आराम करायचा. आणि हे असे काम करायची.
हा आता उन्हाळ्यातले काम संपले, आता पावसाळ्यातले कामं लागले. असं झाले आता.
आता काही उन्हाळ्यात कपडे होऊ घाला. आन तेच कपडे काढा न वाळू घाला, तेच तर कपडेच तर वाळत नाहीत.
हा.. हा.
ते कपडे इस्त्री करता का तिकडे करता करताच तर दिवस जाते.
हो.
बरं ठीक आहे.
हो,. हो.. हो.